हा येतोय ना बोल ना
हम्म झालं जेवन
नाही बाई बाकी जेवण आज लेट
का बरं आज एवढ
काय नाही ग आज असच लेट हो म्हणजे लेट जेवण केलं ना दुपारी मग भूक नाही लागली होती मग म्हटलं मम्मी आज लेट जेवण करून असं
आणि स्वयंपाक काय आज
आज स्वयंपाक मटन ची भाजी भाकर पोळी भात
आमच्याता चपाती चालू आहे आता भाजी कायमत कशाची करता
काय बनवताय भाजी
भाजी नाही माहिती अजून
काय माहिती का
हम्म
काग दिदी ते ज्यात म्हणजे व्हॅलिडिटी हॉपिस चालू असेल ना सगळ नाही करायचं
चालू असेल ना
ना अरे मला माऊ त्याची व्हॅलेडी टी टाकायची ना
सोमवार ते शुक्रवार पर्यंत शनिवार रविवार सुट्टी असते वाटतं
रविवार सुट्टी असते वाटतं. मग माझा उद्या यायचा प्लॅन चालूये, धुळ्याला.
येऊन जाशील म
काय आणलं का घेऊन आली ती सगळं. आज फिरले होते कॉलेजमध्ये, गेली होती. उद्या जाय जायचंय मला. हा आज तिच्या कॉलेज मधून बाक कीचे घेऊन आली. तिला बाकीचे आणायला लावले. मग अजून पत्र राहू गेलं होत. मग ते पत्र जॉईन केलं का? मग लवकर येतं ना ते, कॉलेजस कडून.
हो बरोबर.
अगं, ते इथं अजून असं बाई, ते नंदुरबारलाय ना, म्हणजे नंदुरबार या विभागमध्येय ना अकरावी- बारावीत व्हॅलिडिटी निघून जाते. आणि आपल्या धुड्याला कसंय, फक्त बारावीत असताना दिघते ना.
हम्म.
तर मग, मागच्या वेळेत दोन हजार पंचवीस मध्ये काय केलं अकरावीत होती. इकड निघायची, म्हटल नियम चेंज झाले असतील. म्हट टलं इकडे निघते. मग तिकडे बी अकरावीला निघेल, असं झालं ना. त फॉर्म बी वगैरे सगळं भरला गेला न, जाते मी तिथे सबमिट करायला आण ते सांगतात अ तुझी सिस्ट र कितविला म्हटल, अकराविला. म्हने आपल्याकड तसे नियम नाही म्हणे ते नंतर धुळे विभाग मध्येेयत म्हणे. म्हटलं, मग मी बोलले म्हटलं सर, म्हटलं मी आ एवढं लांब राहते. परत माई त्या खर्च जाऊ द्या. म्हटलं ब मग आता एवढा फॉर्म भरलेलाये जा त्याचे म्हटलं आता पैसे बाई, मग मी सांगितलं. मग ते साहेब म्हणे, आता एकच काम करायचं. म्हणे तुम्ही. तसच घेऊन याय सर म्हने फक्त कॉलेज कडून पंधरा फॉर्म, बोनाफाईड हे बदलवून आणायच. म्हणे. मग, मग आज आणलं बाई ते सगड.
हम्
द्या. मग माझी पण एक्झामय ना, म नंतर जमणार नाही. आणि जेवढा लवकर हा तेवढ्या लवकर जमा केला, तेवढ्या लवकर येऊन जाते ना मग.
तेच
हा. परत मग तिला परत ऍडमिशन साठी, मग काय बारावी कितीच महिना चालते, आठ महिना. मग पेपर झाले का लगे ऍडमिशन प्रोसे चालवून जाते. म अस म्हन बाई लवकर करून घेऊ म्हटलं. एक दिवस जाईल तर जाईल म्हटलं माझा.
तेच ना.
हम्म, म्हणून माझा उद्या यायचा प्लॅन चालूय, आता बघू, अजून तेजा साहेब जर साहेब जर चेंज झाले, अजून तो फॉर्म घेतो, का नाही घेतो. अजून ते पण टेन्शन.
हम्, नाही तेवढाच कागदपत्र सांगितलं नाही तर, अजून फिर फिर होऊन जाणार.
हा ना, तेचना ग फिर फिर होऊन जात. आणि इकडन तिकड यायला बी काय परत
तेच ना.
हम्म बघू आता सगळं फॉर्म, व्यवस्थित घेऊन ठेवलेलेयत. उद्या यायचंच. करून घेतलाय, म्हटलं जाते सकाळी. जमा क
आणि तू एकटी येणारय, का? ती पण येणारय?
ती काय येणार नाही तिची कॉलेज आहे आणि तिचं काय म्हण म्हणजे सगळं लागत ना ग पप्पा किंवा आई किंवा बहीण तर त्यांच आधार कार्ड ओरिजिनल लागतं बाई तिथं अजून दाखवायला हा हां आहे बाई मग आज उद्या जाणार आहे ना गावाला मग सग टपर्यंत सोबत राहू मग तिथ काय संतसे माताराला उतरलं का तिथून दहा दहा रुपये घेतात ते ऑफिसला जायला
हम्म आणि तिथं काय सई वगैरेच सगळं व्यवस्थित केलंय ना तिने
हो हो सगळं व्यवस्थित केलेलं आहे काही टेन्शन नाही हम्म मग आता बघ मग उद्या म्हटलं जाईल ल काय ग बा एका तासाचं काम असतं हम्म नाही तर बघते तिथून जायचं उतरायचं स्टॉपला तिथून संतोषी माता मंदिरचं आहे ना का टॉप संतोष माता ना
म संचन बवसव हा सेंचन बवन हंगात त्यांना मग ते सिंचर बवनच्या माांग्याच मग
कोणतं भवन
सेंचन
हा सेंचन भवन हा बरोबर मग तिथून कायजवढंच अर्धा किलोमीटरला आहे ते
ह रिक्षावर बसली बिसली ना तू तर वीस हज रुपये दे्याशील त्यांना नाही ते नवीन व्यक्ती बघून काय पण सांगत
आमच्या वेळेस गेले तर मी त्यांना दहाच रुपये दिले होते
अ
बघू आता वाढून गेले असतीलल तर वीस घेेतल काय
तेच नाई भाई डायरेक्ट तीस रुपये झाले तेवढेच साखल रोडचे
हा
हा माझी मम्मी पण वस रुप माझी मम्मी पण वीस रुपये देऊन जाते ऑफिसला पहिले दहा रुपये द्यायची
बई
हम्म
ने मुगददी आता तिकडनं नाशिक वगैरे धुळेहून येणारे गाड्या जे असतात ते आता तिथं घेत नाही ना ते स्टॉप तिकडनं येणारे मग कस मला तिकडनं जरी
नाही नाही तुम्ही तू शा म्हणजे शादावरून डायरेक्ट तेणार ना धळेला
हा नाही तिकड इकडनं नाही म्हणते मी तिकडनं मला परत यायला मग कसं करावं लागेल संतोष मात्याला पहिले थांबायच्या गाड्या
नाही हो बरोबर बरोबर
आता हा मी बितेज म्हण ली आता स्टॉपच नाही घेत त्यां बंद ा न निघतात तर काय नाही वीस वस रुपये देऊन लगे ब स्टँड ला जायचंय ते तु स शाध्याकडे यायला
हम्म पण मग इकडून जाताना बस स्टँडला वाटतं तुला तीस रुपये घेततील
तीस रुपये ना
हा. तिकडून संतोषी मात्यावरून येशील ना मग वीस रुपये. हम्म.
हा ते.
ह.
खायच आलूय दीदी बाकी स
काय नाही व्यवस्थित आहे.
असं का पाऊस पडला ति तिकडं.
हो पडला ना मी तुला सांगणार होती संध्याका गडी परत पाऊस पडला म्हटलं आमच्या इथ.
का बाई पाऊस थंड वातावरणला
ह ह नाही थंडवातावरन. वातावरण होऊन जातं ग बाई पण हे घरामध्ये कसं कस गरम होत काय नाई.
हा बाई थंड वाटावरून होऊन गेलं बरं झालं.
हम् हम्.
हो ना ग आताच पडला खूप पण म्हणजे बऱ्याच पैकी चांगला पडलेला आहे पाऊस इकडं.
ह का
हो आता आता बंद झाला कधी तर चालू होता. आता बंद झाला.
ती आली का.
नाही दिदी सोनाल दीदी का हा दीदी किती वाजेला आले आज थोडी लेट झाली होती ते कुठं गेली होती बाहेर
हम्म.
तर मध्ये व्हिजिट ला गेले होते ना मग ते अंगणवाडी वगैरे टाइम झाला होता तिला जायला.
न
हम्म तेच ना. काय चालू ये बाकीच ठीक आहे.
सला
हा सई का सई काय म्हणते.
सई म्हटले म्हणते माझा अभ्यास घे.
असं म्हणते सई.
हा.
बरोबर.
ते आता ती सिनियरला गेली ना मग तिचा करसू आभ्यास. अभ्यास चालू होणार ना आता तर ते कर्सूच्या अगोदर काय असतं ते काय काय साईन्स. हा ते कडायला लावते ती.
बरं बरं.
हम्म हम्म.
काही नाही ग बाई तेच म्हंटलं पाऊस इकड पडला. तेच ना.
पेपराला मग तू अशी स्कुटीवरच जाते का.
हा बई मी कॉलेजला अस पण रोज स्कुटीने जाते कारण बस घथून परत बस स्टॅनला पप्पांना सोडायला लावायचं.
मग काय म्हंलं आता रेनकोट वगैरे हायना व्यवस्थित जाशील.
आहे सध्या रेनकोट वगैरे सगळ ये.
हम्म तेचना हॉल टिकिट.
हा बई आता भरपूर लागेल अजून तर सध्या आमच्या कॉलेज म पथक येतय बाहेरून असे बी सिकली स्टेपर होतात आता जास्त हो चप्पल पण बाहेर काढायला त गती चप्पल घातलेले रा आहे ना का
आणि आता पाण्या पावचाच विचित्र जट
हा हा एकदम चुडचुड होत हो ते पायाला
हो भाई
तर चप्पल पण बाहेर काढायला लातात भेट शूज घातलेले राहतात ना मुलांनी मुलींनी
तेच ना
ते पण बाहेर काढा सगळंच बाहेर काढून बसा
तुम्हाला जे लिहायचे ते लिहा आणि जावा घरी
होम
ेज ना
मग कॉपीच काही चालत नाही नास
नाही ग बाई जेत तिला पण सध्या का खूप स्विक्टली ये नाही नाही बा आपल्या नशिबात पहिला आणि दुसरा्याच बँच येतो हा मला कधी मागच्या बँच आहे ना आपला
हम्म नाही माझं माझा कधीतरी पहिला बॅनच यायचा नाही तर मग जास्त करून मध्ये नाही तर शेवटी
असं का नाही बाई मला तर बस पहिलाच बँनच लकीच आहे माझ्यासाठीच त
हम्म आणि असी नाही कि मधल्या लायन मध्ये येते असंच आजूबाजूच्या लाईनमध्येध्ये खिडकीच्या भिंतीच्या लाईनीमध्ये बस
असं का
हम्म
बरोबर काही नाही बाई आता जेवणाला बसू आम्ही पण
हम्म
हम्म हे जेवायला
हो का जेव व्यवस्थ
तुम ज भाजी बनवायची बाकी
हो भाजी बनवायची बाकी
हो ना
चालेल मग अजून म ना चांगलंचपस्त पडला असस पडला होता मांगेपण
अस का आणि त्याच्या आधार पणला बा चांगल्या पैकी
हो का
हो ना
तुमचा पण पहिलींदाास पडला ना आमचा तर दो दोन तीन वेळेस
बरोबर
हम् ह
तेच ना
सहीचा बस गे भाई मुख तो आता
अ चालेल बरं ह
हो चाल
हो हो